ह आला का आवाज हा आवाज येतो का बर काय करु रायले आता
म ते स्वयंपाक करते ना.
स्वैपाक करताय का काय भाजी करता आता.
चिकन
चिकन
राजापुर हुन आणले. बाई इथ नाहीत भेटलं.
एड का बर नाही घेतलं.
च्यालीस. नही ना
अरेरे! का बरं?
त्यांचं काही नागंरायच काम चालू होत.
ह का
आता मीच करणार होते म्हणलं तेवढा एक फोन करून द्यावा. न आता म्हनलं चिकन शिजतं टाक
ह नही न म आताच काम आवरल अहो धून ते लयी मोठ तुमाला नही म्हणले
नेलता का पाणी?
हा एक च सेफ नेल ती मी
कामून?
मग काय ईड होत ना टाकी मधी
हा का
हा येक खेप तीन हांडे तीकुण आणले इड दोन इड त इड तीन हंडे निघले
हा न्यायचं ना मग आंघोळी पांघोळीला काम आलं असतं ना
न भरवलं ना आता बाबा अक्का आलते त्यांना फोन केलता मंग ते आलं त्यांच्याकून भरून घेतलं मंग पाणी हाई मला एक टाकी भरेल ये
मंग या असं टँकरच मंग भेव वाटत येतं का नही येत मंग प्यायला ती वापरत माणस कुटून आणत प्यायचे पान्याची किती पंचत होती?
ते अस आहे ना आपण नही केलं का ते हमकास येत नही
हा मा मग म्या टाकी उपसली न टँकर लगे तसच गेलं तिकून तिकडून बर झालं मी प्यायला दोनं हांडे काढून ठेवले दोन हांडे न एक कळशी
म ते कधी कधी पाणी उशीर झाल ता लागात ना.
हा म्हणलं आताय ना टाकी चट म्हट टँकर आल चट उपासता येईन म्हणलं हम्म बर
चहा पाणी म झाला बा पन्नास बाऱ्या
हूं बर
ये लघे हयारवळी साहेपाक करून
हा मग काय?
मंग लय कवर बसावं लागत
हां मले भलते तंगड दुखून राहिलं बाई ते पाणी आणलं तिकून विकून तिकून वायलं आख्ख पाणी हे केलं
अवय महिले टाच दुखू राहिली गोळ्या आणल्या काय नाई काय माहित पण तेन नाही कांदे नाई मला मी म्हणलं जाय तिकडून आण पाप पप्पाच नाव सांगून
आणायचे ना मग आम्ही त्या दिशीच आणली पिशी भरून
आमी पाठवलं तिला म्हणले एक पिशी भरून आणन म्हणलं पप्पाचं नाव सांगून मा नाव नको सांगू म्हणलं.
नाही काय नाही मी त्या दिवशीच गेलते वा वावरात ना.
हा
म्हणलं कांदे लई आणलेल कुठून आणले म्हटलं कांदे न्याया लागतं म्हटलं इथून
हां
मनी दे ना मनी
हां का?
हां अजून एक पिशी आणली होती मग अज अजून दे म्हणल लागत असले तर
नाही लागल्यावर चट आणता येतील. तवर आण म्हणलं एक लहानी पिशवी दिली.
हां मग त्या दिशी आणली मग ते बुटीने आणली. मग बुटीनी न तिच्या मामाने आणले.
हां का मा तरं म्हणल होतं काल आणा. पण म्हणलं नका जाऊ द्या.
कमी होती ते दिले मग पिशी भरून आणली म्या कांदे. हम्म मी म्हणल अजून एक अजून येरवाळीस करा म्हणलं अजून मी त्यांना फोन करीन मग राहिन एक फोन म्हणल चट मग सकाळीच मग बारबार सकाळीच त्या करते न मग मी करीन त्यांनला म्हणल मग हो हा होऊन जाईन मग परत तुम्ही केला तुमचं पूर्ण होईन उरून दुसरं कार्या आप येईन मे राहीन तसेच म्हटलं मग
नई नई तस नाई व्हणार. त्या अप ज्याच्याकडे त्याला कधी फोन करायला चालत. फक्त अँप पाहिजेत.
हां का?
हां ते बंद नाई होत.
नाही का? तसच बंद नाही. तस नाही तस नाही बंद नाही तुमचे जातीन पुरे अन् मी राहीन म्हणल तसेच मागच्या स्टॉक वाणी
नाही ना व्हतीन पूर्ण.
म्हणून म्हणलं म आता याना ना दोन फोन मी तुमला फोन केलता म्हणलं छकुली मम्मी ग म्हणे मम्मी झोप
आगबाय नुकता डोळा लागला होता मला निसते यिवळायला लागले उठले मग परत मग उठले ते गाईला भूस घेऊन आले तिकड बोलवलं होत देवीदास नी ते द्या म्हने वहिनी पाहून त्यांनला काय दोनशे पंधरा काहीच रुपया आलेत.
हा का मग त्यामूळ मला त्यानं जाऊदे म्हणाल ते नाही उठल्यावर त्यांनलाच सांगते मी दोन फोन करते.
दोनशे नाही त्यानलाबी चारशे काय काहीतरी साडे चारशे रुपये आशे ते आलेत
हा का हा हा ते पहिले का
हां पण दुसरा टास्क आला अजून त्यांनला
नाही का? अम् बरे येतील
हा ना
हम् म्हनू म म्हनल आता ना यांनला यांनला मीच सांगते एक दोन फोन मी करते मग शेवटचा फोट आपण दोघी जणी करू म्हनलं
हा
हम् बर कि
पाचच झालाय आता एक फोन संध्याकाळी कर थोड टायमानी
नाही ना मग एक फोन काय करते आजून थोड्या वेळानी एक फोन करते संध्याकाळच्या टायमाला. सात साडे सात ला
हा
हम्म
एक टायमानी कर आणं मगं मी पार दहा साडे दहाला यक करीन आणं मगं तू मला सकाळीच एक कर
हा हा
म्हजे मग दोघीचे होऊन जातीन.
हा
अस
् बर बर
हम्म ते काही बंद नाही होत
नाही हा बंदी होती पण मग ते लगेच पुढे येत ना मग मागच ये तशीच राहते ओ
नाही नाही ते नाही राहत आपलं ते पहिलं चालूच आहे. त्याच्या केले तर पूर्ण करायचीेते अजून
हा ना मयवाले तु म काय चार का पाचच करलय
ते बी चालू होते पाय फोन लावल्यावर लगीच.
हा, का? बर हाय बर.
पण आता ते नाही केले अजून पूर्ण आ पाहू परत येतो का काय दुसऱ्या टास्क.
हा कराव लागते तेन मला बी कराव लागन पूर्ण. हम्म हा, सहा मिनट झाले. परत ना सोनवणी त्यात त्या काल फोनवर का आणि
राहू दे आता घडी भर चालु दे मग उचल.
हा नाही ना आता आताशी एक सहा मिनिटं झाली, तीन मिनिटं तर राहिली. हा बर हाय.
हा ना बाई ते आू साध फोनवर बोलत तो मिनट इतकत होत होय इतक्यात की आखीत्या सोळा मिनटं बोलले आणि एवढे मिनटं बोलले.
मग आता असं ना असं जाणारच नाही.
काय बर आहे. काय बाजरीची भाकरी करत्या का काय?
नाही बाई पीठच नाही. गहूही नाही, बाजरी नाही आता गव्हाच पीठ आजच दिवस आहे सं
हा का? बरं
मग आता काय करावा आणतो, आणतो आणतो, आणतो आजुन पता नाही. आता संध्याकाळी आल्यावर सांगत तेवढी एक गोणी घेऊन या म्हणले एक गोणी आणतो. आणली तर ठीक नाही तर मग उद्या भातच हे. मग आता त्याला पर्याय नाही. रोज रोज कोणाकडून पिठ मागती? तुज झालं दोन पातीले, आरचनाचं झालं दोन तीन पाातीले
अ त्याचपेक्षा तुम्ही डायरेक्ट गहून घ्यायचे ना. उ तर टायलवर द्यायची.
अग बया कुन दोन शेर बाजरी आणली होती उसनी.
अह
मी मला म्हणे घे म्हणे दोन शेर मी लगेच गहू घेऊन येतो, झाले पंधरा दिवस होऊन गेले.
दोन शेर बाजरी काय पुरलं.
सांग बर आणि आता तिच्याकडून बी आपल्याला घ्यायला बरं नाही वाट टत मग ती लताबाई आली ती तिने ते चार प किलो, गहू ठेऊन गेली अन माहे राशन चे चार किलो, अशे पायलीभर गहू झाले ते.
हा म्हणजे तसं नही एक खटी उस न अशे दाणे दया बई दया तिला एक तर तिच्याकून तुमी पायली भर बाजरी घेतली असती ना.
अगं मं पायली भर किती पुरली असती.
तरी नही पुरत बया ते आहे भाकर शिळी बघा पडात
अन म पायलीभर का व्हयना आपल्याला किती पुरण सांग बरं? पंधरा दिवस झाले खाणारे पाच तोंड हे. बरं खाणारे सगळे शहानेच हे न ते काय ऐवाडले, ऐवाडले लेकर नही ना. का बरं? बर, बर आजा अजून आणायचे ना मंग बाजारची पिशवी नेना अजुन. दे म्हणा आई थोडी. तीन अजून घेऊन जाय, म्हणत होती आई.
अं जाते वेळेसच मोठी पिशी घेऊन जायची आ त नको जाऊ म्हणा, आता दोन दिसांनी जाय म्हणा.
मिसरीच पुडा आणायला चाली ती मग तिला म्हणलं जाय बाजारची पिशवी घेऊन मिश्री काय बाई आमच्या घरी यायकाल जास्तच झालय.
कू त्यादिवशीनही बिस्किट पुडा हा का! बरय, बरय य म्हणा.
जाय ना रे फोन झाला, त देते न तुला फोन जाय ना. एवढंचं पा दोन मिनिटं बोलायचं, अगं जाऊन येवसतोरं दे ना मग तू जायना.
हा!
हुं हुं!
माला एक ए पोंग्याचा पुढा आणते पाच वाला. दुपारचे हा अजून आणित्यात पायना ते नाही का दादया तू काल आणलेले बरं का. काल आणलेले. नही झाले क नाही बाय मिनटं, पीठ मळीते ना आता आणखीन टाईम होईन.
आ!
पिठ मळीते म्हनलं टाईम होईन.
मं हा माला सयपाक करायचां हे हाना आज सकाळच्या जेवणावर हे याच्यावर वडे पाववर सगळे, सगळे झाले ठयुका फोन हालो! हॅलो! हॅलो काय मग बाकीच आहे हॅलो हे फोन करू काऊ मी फुकट